हॅलो.
हा हॅलो.
हा बोला ना आवाज येतोय का?
होय होय यालय यालय.
हा बोला की काय चाललंय?
काय नाही बघा. झोपलोय, नंतर न उठून चहा ते करायच.
अच्छा जेवण वगैरे जेवण, जेवण करून झोपलाय का?
होय होय, हम्म, तुमच आवरलं जेवण हे ते.
हा जेवण झालंय जरासं गरम होत तो गरम खूप होते पावसाचं काही चिन्ह दिसे ना पाऊस नाही काय नाही. आणखी फॅनच वारं पण गरम लागतय म्हणून जरास बाहेर बसलेले. म्हंटलं फोन तरी करावा तुम्ही काय फोन नाही करत तूमला आठवण येत नाही. म्हटलं मी तरी कराव मग. आणखी काय, कुठं फिरणं वगैरे झालं की नाही ट्रिपला वगैरे जा
नाही ट्रीपला गेलं गेले नव्हते मुंबईला गेलते म नंनदेकड.
अच्छा! म्हणजे झालेच की. ट्रिपच म्हणायची कि ती एक प्रकारची हा हा हा हा मुंबईमध्ये
त्याचंयेन अ हेला हायत उरणलायात.
म्हणजे महिनाभर तिकडेच होता की काय मग मुंबई ला हम्म हम्म हम्म म्हणजे फिरायला वगैरे गेला असाल कि मग?
हा गेलतो की इंडिया गेट हे ते बीच ला.
हम्म हम्म हम्म मग झाले ना ट्रीप तुमची छान मग?
होय होय हम्म हम्म हम्म.
मग दुसरी कडे कुठे गेला नाही फॅमिली ट्रीप वगैरे?
नाही कुठं गेलं.
उन्हाळा किती लागतोय ना मे, जून महिना संपत आला पूर्ण तरी पाऊस नाही काय नाय. पहिला असं नव्हतं ना जून महिना चालू झाला की लगेच पाऊस पडायला चालू व्हायचं खरं तर मे महिन्यातच पाऊस चालू व्हाय
होय मागच्या वेळी तसंच झालतं ते.
होय मागच्या वर्षी तसंच म्हणजे दिवाळी दिवशीच पाऊस पडलेला आठवतय का तुम्हाला? बरोबर लक्ष्मीपूजन दिवशी मी रांगोळी काढलेले दारात आणि सगळी पावसाने गेलेले धुवून गेलेले रांगोळी.
अ
आणि आज आता हे वर्ष बघा ना पाऊस पाऊस म्हणायचं ओ वेळ आले. येरे येरे पावसा म्हणायची वेळ आली. होय ना कधी येतोय काय माहिती पाऊस. रोज असं वातावरण होतंय पावसाच पाऊस येईल असं वाट
होय आबाळ व्हायलय खरं काय कुठतं दुसरीकडे पडालय बहतेक.
काय माहिती आपल्याकड कधी यायचा सात तारखेला येणार होता आता झालं एंड आला जून महिन्या नंतर तरी नाहीय पाऊस इकडं.
आता ऑगस्ट पासून म्हटल्यात बघू आता काय करतोय.
ऑगस्ट महिन्यापासून पडणार आहे?
होय. टीव्हीला सांगाल्यात की हा.
बापरे! म्हणजे कडक उन्हाळाच असणार.
होय.
अ पाण्याची केवढी टंचाई होईल आणि आता तर भाजी एवढी महाग झाली म नं
माज होय.
कस जगायचं सामान्य माणसाने? होय की. सामान्य माणसांच अवघडच आहे कि मग. कसं जगायचं किती परवा मी गेलेले मंडईत भाज्या किती महाग हायत चाळीस रुपये मेथीची पेंडी हाय. कोथिंबीर चाळीस रुपये वांगी तीस रुपये पावशर आहेत फ्लावर एवढासा छोटासा कट्टा चाळीस रुपये.
होय आता कोबी पण महाग झाले वाटतं वीस रुपये पंचवीस रुप
होय की काय खायचं की नाही काहीच कळत नाही त्या मंडीत गेल्यानंतर हे घेऊ कि ते घेऊ असं होतंय.
अन पाचशे रुपये सहाशे रुपयेच माळव होत पण नाही पिशवीत.
अन दिसून पण येत नाही ते पाचशे रुपये घेऊन गेलेले आपण तशी महागाईच वा ढले भरपूर आणि कडधान्य पण जास्त खाऊ वाटत नाही ना. भाजीपाला हा पाहिजेच की होय. भाजीपाला अशा वस्तू आहेत किती जरी महाग झाला तरी त्या घ्याव्याच लागतात नाही घेऊन चालतच नाही नाईलाजच असतोय घ्यायलाच पाहिजे हम्म. आणखी काय म्हणताय म?
काय नाही बघा, तुम्ही कुठे गेलता का नाही ट्रिपला?
आम्ही गेलेलो बघा ह्याला सौंदतीला जाऊन आलो देवाला देवदर्शन पण झालं, फिरणं वगैरे झालं. हा अ गेलेलो आदल्या दिवशी पहाटे निघालेलो साडेचार वाज ता त्याच्यानंतर म तिथं रूम केलेली त्या रूम मद अ रूमवर ती राहिलेलो सगळे गेलेलो आई वडील, भाऊ-भाऊजय, माझी फॅमिली, माझ्या बहिणीची फॅमिली, सगळे मिळून गेलेलो. दिवसभर तिथं थांबलो रूम वरती जेवलो वगैरे जेवण घरातून जाताना घेऊन गेलेलो.
गेल हा.
जेवण तिथं केलं म जेवलो त्याच्यानंतर म जरास विश्रांती घेतली. म चार पाच वाजता मग परशुराम गड माहिती असेल तुम्हाला तिकड ऐकून? हा मग तिथं गेलेलो आम्ही. खूप छान आहे तो गड. तुम्ही तुम्ही बघितलाय का तो गड?
नाही अजून गेलं नाही म्हणतात अजून गेली नाही.
णजे आसं मस्त ते फिलिंग वेगळंच असत तो अनुभव खरंच घ्यायलाच पाहिजे एकदा तरी एवढं छान आहे आसं अं अ डोंगरात ते मंदिर डोंगर म्हणजे आसं हेच आहे मोठासा डोंगर त्याच्यानंतर मध्ये रस्ता आहे हा छोटासाच रस्ता आहे इक डून जाणाऱ्यांना इकड इकड वाट आहे तीकडून येणाऱ्यांना वरती एक वाट आहे, आशे अरुंदच वाट आहे आणि अशा पायऱ्या पण अशा दगडी पायऱ्या आहेत मोठ्या मोठ्या खूप भीती वाटते तिथून जाताना.
हं.
देवाचं नाव घेत घेतच जायचं आणि खाली जाय चं त्याच्यानंतर खाली डोंगरात गुहेत ते मंदिर असल्यासारखं आहे परशुरामाच. खूप सुंदर आहे ते. आणि तिथं गेलं ना असं खाली बघितलं ना गाव वगैरे दिसत छान वाटत सं. मस्त हा मस्त तो अनुभव खूप वेगळाच आहे मग ते आम्ही बघित ल हा मंदिरात गेलो दर्शन घेतलं आलीकड पाणी आहे इक कडच्या साईडला परशुरामाचं मंदिर आहे ते सुद्धा मंदिरात जाताना सुद्धा आसं खाली खालीचं जायचं गुहेत असल्यासारखं आहे. आणि हा तिथून याय च जाताना काय वाटतं नाही खरं वरती येतांना पाय खूप दुखतात, ते खूप उंच आहे ना आणि मो मो मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत ना. त्यांच्यामुळ पाय दुखतात म तिथून तिथून म होय चढताना खूप त्रास होतोय, त्याच्यानंतर म ति थून आलो मग रूम वरती सात आठ वाज ता मग ते जेवण बनवायला दिलेलं. ते जेवण वगैरे केलं नंतर दर्शन घ्यायला गेलो मंदिरात खरं मंदिर बंद झालेलं म. तेव्हा म ते म्हणले उद्या सकाळी या उद्या सकाळी चालू होईल, तेव्हा पण गेलो तेव्हा पण खूप गर्दी मग ते म्हणे व्ही. आय. पी. दर्शन घ्या म दोनशे रुपये देऊन. हं आम्ही काय तसं केलं नाही होय एवढं काय आम्ही थांबलो आम्ही रांगेत थांबलेलो नाहीं म्हटलं आम्हीं थांबतो एवढी
ते देऊन दोनशे रुपये देऊन पण व्यवस्थित दर्शन होतं नाही ते करत नाही तेनी आणि तेवढ्या तेवढं तेलाच राहायला लावत्यात तिनी ते काय मधन पाठवतो हे करतो तसं काय
नाहीच की म्हणजे बघा ना सगळीकड पैशांचाच बाजार आहे मंदिरांत सुद्धा अक्षरशः.
व्हय आता तुळजा तुळजापूरला पण तसचं बघा. दोन दोनशे रुपये घेतात आणि आतू सोडतो ह्यांच्यातून सोडतो म्हणत्यात आम्ही परवा गेलतो मागच्यावेळी तरं दोन तासं राहिलो आम्ही पैसे देऊन पणं
तरी तुम्हांला दर्शन नाही भेटलं
झालं की दर्शन झालं खंर आणि कायं म्हणतात माहिती आहे काय आतन तुम्हाला हे करत दर्शन देतो पैसे हे करा असं म्हणतात कुठंल आतलं काय नाही बाहेरनच
म्हणजे ते रांगेत जे उभार राहिलेले असतात ज्यांना जसं दर्शन असतं तसंच हयांना दर्शन असतं का आणि उगीचचं पैसे घेतं त्यात मजात
हां होय तसंच केलं आमचं तुळजापूरला
परतच्या वेळेस गेलं तरं तसं करायचच नाही ना आपण मग रांगेत उभं राहून आपल्याला वेळ का होईना मग
लय गर्दी होती त्या वेळेला कसं पौर्णिमेला गेलतो ना आम्ही
हा हा गर्दी भरपूर असेल हा हा
कोटला ते पंढरपूर पंढरपूरला पण लय गर्दी होती
होय होय पंढरपूरला पण पंढरपूर पण छान आहे ना आम्ही पण जाऊन आलो मागच्या वर्षी गेलेलो पहिल्यादा अक्कलकोट मध्ये गेलो पहाटे पाच वाजता काकड आरती तिला बरोबर तिथं पोहोचलो आरती मिळाली आम्हाला त्यांच्यानंतर रूममध्ये गेलो मग तिथं थांबलो झोपलो जरास तीथून मग उठून आंघोळ वगैरे केली करुन मग दर्शनाला आलो मग तिथून जेवण वगैरे करुन मग इकडं तुळजापूरला आलो मग तिथून दर्शन करून मग पंढरपूरमध्ये आलो पंढरपूरमध्ये लाईन मध्ये थांबलोय सात वाजले बरोबर तेव्हा मग आरती सुरू झाली मग मध्येच थांबवल मध्येच अर्धा तास थांबवल तिथच बसलेल खर एवढं काही वाटतं नव्हतं असं साईडला घरं वगैरे आहेत असं छान वाटतं होतं बोर वाटतं नव्हतं मस्त वेळ गेला आमचा अर्धा तास आणि दर्शन एवढं छान झालं ना गर्दी नव्हती काय नव्हती मस्त दर्शन मंदिरातचं आम्ही अर्धा तास होतो असं म्हणजे कोण असं जावा जावा म्हणतं नव्हतं निवांत थांबलेलो छान वाटतं होतं खरं म्हणजे कसं लहानपणापासून नाही कसतरी होतंय आणि लहानपणापासून कसं स्वप्न असते ना पंढरपूरला जावाव विठ्ठलाला बघावं आणि ते दर्शन झालं ना विठ्ठलाच म्हणजे असं त्यांच्या चरण स्पर्श झाला ना तेव्हा असं भारी वाटतं ना असं मन भरून येत त असं डोळ्यातून पाणी येतं खूप छान असं आपलं किती दिवसांचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं
पूर्ण झालं होय हम्मं आमचं मागच्या वेळी कसं झालं नाही एकदा झाल्यावर दर्शनचं झालं नाही मग मागच्यावेळी मग पायला असं हे दूरून हात लावून आलत
होय की, खूप छान वाटतंय त्या मंदिरात गेल्यावर एकदम समाधान वाटतंय. मंदिरातून बाहेरच यावस वाटत नाही. होय आणि भरपूर एरिया भरपूर मोठा आहे तो मंदिराचा.
होय होय मोठा आहे आणि कसलं कुठनं रांगा असत्यात.
होय होय होय आणि माझी मम्मी चुकलेली तिथं. आम्ही मंदिरात हा दर्शन न घेऊन बाहेर आलो ना तेव्हा तिला काही समजलंच नाही आम्ही गडबडीत सगळेजण ती कुठं गेली तिचं तिलाच माहित नाही ना आम्हाला पण माहित नाही ती चुकलेली नंतर सगळे एकत्र आलो, मम्मी कुठंय? मम्मी कुठंय? मग दंगा झाला आणि आम्ही सगळे शोधत बसलो तिला मंदिराभोवतीच फिरत बसलोय नंतर मग आम्ही अस सापडली मम्मी आम्हाला मग खूप घाबरलेलो एक तर तिला पण काही माहिती नाही आम्हाला पण काही माहिती नाही भीती वाटते ना ओ अनोळखी शहरात गेल्यानंतर हम् तरी नशिब आमचं एवढी गर्दी वगैरे नव्हती तिथं.
नव्हती हं हं.
होय आणि चंद्रभागेत गेल्यानंतर ते पण खूप छान वाटलं. तिथे गेल्यानंतर, म्हणजे कसं लहानपणापासून आपण ऐकत आलेलो अस ते नाही चंद्रभागा नदी पंढरपूर ही कशी म प्रसिद्ध आहेत ना आपल्या इथंली मंदिर, वाटतं ना कधीतरी आप ण आयुष्यात एकदा तरी जाऊन यावं.
हम्म.
ते गेल्यानंतर खूप छान वाटतं तिथं. अक्कलकोट वगैरे मस्त वाटतं, अक्कलकोट पण छान आहे ना बघण्यासारखं. हॅलो हॅलो हॅलो.